हॅलो हा बोला.
हो कच्याात
हाां मी बरी आहे तुम्ही?
हा् मी निवाताय.
हा हा हा
हम ह
काय आवरलं जेवण वगैरे?
नाही अजून आत्ता चालूय.
हा हा हा नष्टा
नाश्ता झालाय सकाळीच
हा आमचं पण बनवून झालंय
हा हा.
हम्म हम्म. नाश्ता केलाय आणि काय मग?
काय नाही बघा निवांत.
घरीच असतय का?
अं हा घरीच असते शिवणकाम करते.
होय काय हम्म, काय ब्लाऊज ड्रेस मी घरीच असते. ड्रेस शिवतय काय?
ड्रेस नाही शिवत.
हा हा ब्लाउज कसे डिझाईनचे सगळे?
काय ते?
डिझाईन मध्ये शिकवते शिवतय काय ब्लाऊज?
हा होय डिझाईन मध्येच की.
हा हा.
डिझाइन मध्ये शिवतोय.
आता ब्ल भरपूर शिलाई आहे.
होय शिलाई भरपूर आहे.
चांगलाय म ते स्वतःच स्वतःचा जरी झालं तरी भरपूर होते.
होय ते तर आहे खरं स्वतःच बाहेरला बी घेतोय की.
हम्म हम्म हम्म टिकोफाल
पिको फॉल ते काय नाही करत ते लई घोळ होते म्हणताना का नी. ते काय घेतलं मी त्याला हात शिलाई घालत बसा ते लई झडतेय मला ते हा शिलई नको वाट ते हा अगोदर
हम्म आणि काय नाही बघा आम्ही घरीच असते. हम्म.
ते तू तुम्ही म्हणजे असं घरातच असं म्हणजे काय बाहेर कुठं जायत नाही घरी काम कायच करत नाही.
कायच नाही करत.
होय हा हा हा लहान असल्यामुळे होत नाही सोडा ते.
होय.
लहान मुलं असलेत क नी
तुमची मुलं मोठी आहे?
माझा एकच आहे मुलगा मोठा आहे.
हा हा होय म मोठा आहे की.
हम्म मोठा आहे मुलं तुमची तुम्हाला किती?
मला दोन मुलं आहे.
हां.
दोन मुलं आहेत म्हणला.
हां हां.
एक पाचवीला आहे
हा.
आणि एक तीन वर्षचा आहे.
हा हा हा लहान मुलं असल्यामुळे क नाही काय म्हणजे अ सं काय होत नाही काम त्यां चाचा करूत पर्या आपल्याना हे होतय हम्म. त्यांच्यात मागं खा बाबा हे कर बाबा
व्हय खायला एक तास जातो सकाळी संध्याकाळ नाश्ता
हम्म.
तरी त्याला आता मी शाळेत पाठवते अकरा ते दोन शाळेत जा
होय. जातयं तरी काय?
जातोय जातोय ते जावेची मुलगी हाय तिच्यासोबत जातोय.
होय. शक्यतो घेत नाही ना खरा तीन वर्षात.
हा. अडीच पावणे तीन वर्षाचा आहे आता दिवाळीला तीन वर्ष पूर्ण होत - - का? घेतात आता जातो की एक महिना झालं चालाय.
होय. पहिला मुलांना कस सहा वर्ष झाल्याशिवाय सात - - वर्ष झाल्याशिवाय मुलांना शाळेत घेत नव्हतीत.
अंगणवाडीत घेत्यात ओ.
तेच की, म्हणजे पयला घेत नव्हतीत ओ.
हा. हा. आता पण तीन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय घेत नाहीत पण हाय - - शेजारी ते एक एकमेकांच्या संघ बसू देत म्हणून सवय लागू दे म्हणून घेत्यात मॅडम ओळखीचे.
हम्. हं. ओळखीचे असल्यामुळं घेत असतील ओ.
हा.
हम्म. नाहीतर घेत नाही शक्यतो मुलांना शाळेत.
होय. होय.
लहान मुलांना म्हणजे त्यांना काय कळत नाही नई.
होय. होय.
त्यामुळं.
हम्म. आता तो कस शी सु सगळं सांग तर त्यामुळे काय टेन्शन नाही. तेच मेन असते ना. आणि कसं त्याला चारवायला सगळ्यात लहान हाच हाय. म मॅडम त्याला जवळ घेऊन चारवत्यात. बसून मांडीवर घेऊन अ. शी शू काय सांगतेय सोडा तो. हम्म.
ह. मोठा मुलगा मग पाचवीला जातोय.
हा. पाचवीला हाय तो.
हम्, हम ह. कुठं सेमीमध्ये हाय काय?
होय. सेमीमध्येच होता. या वर्षी आता अकॅडमी चालू झाल्या शाळेत अकॅडमीला घातलयं.
हा. हा. हा. पा सा तिला किती मार्क होय. आमचा बी सेमीला. चौथीला किती पडलेलं त्याला मग मार्ग?
ना आता काय हेच हाय ग्रेड हाय.
हा. हा.
नाईटीच्या पुढंच होते. मॅडम म्हणतात दोनच मार्क कमी पडले फक्त. सगळ्या पेपरला आउट ऑफ आउट होते. हुशार हाय. स्कॉलरशिप ला पण होय.
हं.
हम्म. ते एस एम एमटी एसच्या परीक्षेला बसवलेलं त्यात पण केंद्रात पहिला आला. हं. हं. आता स्कॉलरशिपचा अजून रिझल्ट लागायचाय.
हम् हम् प चौथीच स्कॉलरशिप काय?
हा. लागलं आ - - ता या आठवड्यात. हुशार हाय सोडा तो. त्यामुळे सगळ्या परीक्षेला मॅडम बसवतात. अक्षर पण छान हाईत.
हम्मं हम्मं हम्मं आमचं तो आहे थोडा हुशार
हां हां हो पुढच्यां वर्षी दहांवी हम्मं हम्मं पोरग्यांची दहांवी म्हणजे संपूर्ण घरादरांची दहांवी होत्यां ह
नांय व हुषार आहे आमचंते नववी लां तरी पणं आठवीला त्यांला शयांणशी पॉइंट तं अकरा पांस झालां
हां मंग चांगलें आहेतं की
सेमी मध्यें आणलं आणि तिला क्लास नव्हतां क्लासने डायरेक्ट तरं क्लास नाहीं लावतं लावलं नाहीं ते नको म्हण तो मम्मी तो अभ्यांस किंवा अभ्यांस मंग ते मोबाईल मध्यें युट्यूब उघडून की लेक्चर ऐकतेय नां हम्मं क्लासलां मंग कुठे पैसे हां तेचं के क्लासलां कशालां मम्मी घालतीसं म्हणतोयं त्यांला आणि पैसे कुठं घालतं बसतीसं गंप बसं म्हणतोय मी माझं मी लेक्च र ऐकतो आणि हे करतों मंग लेक्चर ऐको कुणाचं ठाउक नंबरात म्हणजे पोरांच्या सगळ्यांच्याच की
हम्मं हम्मं हां हां मं चालतें बरं
हम्मं आजच्या यांच्यात कायं मुलांपेक्षा मुलीं जास्तं हूशार असतांत हम्मं मं मुलगी नाहींच
हं जरां तुमंचा बाहेरचां आवांज जास्तं येतो
भाहेरला आवांज यांय लागला कां
भांड्यांचा वगैरें हां जसं कॉल रिजेक्टं तुमचं हम्मं आणि कायं मंग
हॅलो
हां बोला की
अयंकु येते कायं
हां यांल यांल स्वयंपाक वगैरें झालां कायं
स्वयंपाक झालां आहे बघां
हां हां हां
झालां आहे आतां
हां
आतां कायं रजा आज रविवार म्हटलं सुट्टी हम्मं सुट्ट्यां असल्यामुळं की नाहीं
हां आलेतं
लेथ
हम्मं मंग ब्लाऊज भरंपूर येतं असतीलं तुम्हांला
होय ब्लाऊज येतं शिवायंला कंटाळांआला बाई बाईचं कंटाळांआला पाहिजे
होय सारखं मागें लागतांत बायंका लंई
होय दे लवंकर दे
आणि पणं टांकलेय हे दिवाळीतन टाकलें बघां अजूंन द्यायचंय एकचं ब्लाऊज ते बारायंस शिवलंस तरं जरां चांगलं वाटतें नां लगेचं लगेचं सांडी कधीं नेसांयची झालीं तरं
अंणी कायं हॅलो!
हॅलो ऐकू येईना झालंय तुमचं!
आ माझा आवाज
कट यालाय होय कट यायलाय आवाज.
रेंजचा प्रॉब्लेम असेल, आता येतोय काय?
अता यालाय.
हा पाऊस आहे काय तिकडं?
पाऊस नाही मागाशी थोडा होता.
हा हा!
आता मी
हा हा! आणि काय?